हॅलो
हॅलो येते काय आवाज
हा येत
हा
काय झालं काय जेवण
हा जेवण झाले त्यांनाच जेवाला वाढायला
हम्म हम् हम्म ांगल हा माझ झालं आत्ताच जेवण मग अशी कस जरा घऱ्या करायला घातल्या होत्या हो
हा हा
हा त्यामुळे जरा लेट झाला वेळ आहे म्हटलं नाही ह्याचा केल्या आपल्या खोबऱ्याच्या
खोबऱ्याच्या घाऱ्या
होय वल् वल्ल खोबरं असते क नाही त जर बारीक बारीक मिक्सरला बारीक करून घ्यायचं
हा
करत नाही काय तुम्ही कधी
नाही नाही खोबऱ्याच्या नाही मी भोपळ्याच्या घरत
हा आमच्याथ कसं भोपळ्याच करतात खोबऱ्याच्या बटाट्याच्या
होय मी दुसरा्या कधी केला नाही फक्त भोपळ्याच्याच थवडा केला
हा हा हा चाल ते करून बघा चांगलं तर खोबऱ्याचे म्हणजे आपलं बारीक खोरं किसून घ्यायचं ह्याला मिक्सर ला बारीक करून घ्यायचं. आणि आपण हो ह्याला कसं करते भोपळ्याला गुळ वगैरे भोपळ्यात शि घालून शिजवायचं.
हा.
भोपळा आपण उकडून मग ते शिजवतेस की गुळामध्ये
होय होय.
हा मग तसं फक्त खोबरं गुळ आणि थोडंस पाणी घालायचं म्हणजे तेला एक घट. होणार नाही त्या हे आणि मग त्याच्यात काय आपण वेलदोडी वगैरे घालायचं. गुळ वितळवायचं पाणी जरा घालून आणि त्यात खोरं घालायचं आणि शिजवायचं जास्त वेळ जरा म्हणजे एक दहा पंधरा मिनिटं शिजवून घ्यायचं मग आणि आपण कसं भोपळ्याला कसं गव्हाचं पीठ वगैरे घेऊन मग मळतोय जरा मध्यम गरम झाला गार झाल्या. तस मग मळून घ्यायचं ज मीठ घालायचं.
हम हम.
हम्म ते शिजवताना जरा मीठ गूळ व वेलदोडे पावडर
हा.
हे सगळं घालायचं आणि मग ते एक दहा पंधरा मिनिटं शिजवून घ्यायचं आणि पुन्हा आपण भोपाळ्याच्या ह्याला कसं मळतोय तसंच म्हळून घ्यायचं.
हां हां.
हम् मग ते मळून स्वयंपाक करूपर्यंत एक अर्धा पाऊन तास ठेवलं होतं तसंच.
हां.
हम्म मग त्यानंतर ना आत्ता जरा सगळं केलं.
म्हणजे आपण जसा दुधी भोपळा असतोय बघा ते आपण या मोठ त्या भोपळ्याच्या जश्या घाऱ्या करतोय तशाच सेम सेम तशाचं करायच हा हा.
खरं भोपळ्याची चव वेगळी खोबऱ्याची चव वेगळी त्यानंतर आमच्या सासूबाई बटाट्याच्या पण करतात बघा.
बटाटाचाधार.
हा बटाट्याचं पण सेम तसच लई छान लागत.
होय माझ्या अ माझ्या मुलग्याला आवडतात घाऱ्या भरपूर हम्म मग बटाट्याचे कसे करता कारण बटाटा खोबरं काय आपल्याकडे कायम अव्हेलेबल असतंय. भोपळा जास्त करून मिळत नाही.
हा मिळत नाही आणि खोबरं कसं आपण आमोवश्याला वगैरे फोडतो. तेच नय नारळ हा मग हा तेचं कि म कस आत्ता उन्हाळा उन्हाळा असतो. ते कसं जरा वाळवायला मिळतंय आत्ता उन्हाळा नाही काय नाही मग काय फक्त इडली आंबोळी मग हे काय त्यामुळं म्हंटल शनिवार रविवार पण आहे मुलं सुट्टीचं असल्यावर जरा खाता. तील त्यामुळ केल. हा वल्ल्या खोबऱ्याच्या वाळ्या खोबऱ्याच्या करायला गेलं कि नाही जरा कठीण होतंय. हे कस मग आपल्या भोप हा त्यामुळे होत. हा आणि मग हेच कसं जरा मऊ पण होतात आपल्या भोपळ्याचे कशा मऊ वगैरे होतात तसं होतंय हे पण
हा हा हा.
बटाट्याच पण सेम तसच आहे आपण कसं भोपळा वगैरे भोपळ्याचे करते बघा.
हां.
भोपळा शिजवून घेऊनच करते की आपण साली वगैरे काढून
होय.
हम्म मग तसच बटायच बटाटा पहिला उकडायच मग त्याची साल. काढायचं आणि मग पूर्ण म्हणजे मॅश करून कुसकरून कनी ते गुळाच्या ह्याच्यामध्ये शिजवायचं पूर्ण हम्म मग त्यात पण वेलदोडे, मीठ जरा घालून मग ते शिजवून घ्यायचं. आणि मग मळायचं त्याच. हा गुळाच्या पाण्यातच ते पण बटाट्याचं शिजवायचं.
हा हा.
हम्म शिजवल्यानंतर मग काय जरा ग गार झाल्यानंतर मग मळायचं.
त्या पण छान लागतात त्यानंतर हा त्या पण छान लागत्यात बघा कुठल. पण करून बघा सगळं चांगलंच लागतंय काय नाही अस नाही त्यानंतर आणि आम च्या वहिनी पण आहेत त्या केळीच्या घाऱ्या करतात.
केळीच्या
हा म्हणजे मी त्यांना कधी केलेलं बघितलो नाही म्हणजे असं करताना बघितलं नाहीेये. परंतु कायमस्वरूपी त्या केळीच्याच करत्यात आम्ही खाल्लोय सोडा ते कायम खातच होतो आम्ही तशा. हम्म त्यांना केळीच्या आवडतात त्यामुळे त्या केळीच्या करतात. आणि रत रत हा चांगला होत्यात खायला चांगलं होतंय की.
हा हा कारण केळ्या आधी गोडच असतात.
हा गोडच असतात त्यात जर गुळ कमी घाल हा. हा गुळच घालायचा खरं जरा केळी गोड असल्यामुळे क जास्त गुळ घालायचं नाही म घालायच हा तस त्यापेक्षा ज कमी घालायचा.
हां हां.
त्या पण छान होतात घऱच्या म्हणजे मी प्रत्येक प्रकारच्या घाऱ्या खाल्ल्यात बघा.
हा मी नाही मी फक्त आम्ही फक्त भोपळ्याच्याच करतय आणि नाही भोपळ्याच्याच चाल्या कारण आमच्या दुसरे म्हणजे कोणा असं नातेवाईतण कुठल्या वेगळ्या अशा घा्या केल्या नाहीत.
नाही नाही आमच्यात करतात सगळं भोपळा त्यानंतर बटाटा. वहिणी आमच्या केळीच्या करतात त्यानंतर आणि आमच्या पाहुण्यांच्या. म्हणजे आमच्या इथंच फक्त अनेकटी जण हे जे करतात बघा रताळ्याच्या सेम असच. बटाट्या सारखं हा.
बटाटा करतोय तसंच राहत
बटाट्याच करते तस रताळ्याच्या चारी अ चारी पण प्रकार खाल्यात नवीन नवीन असताना तर आम आमच्या सासूबाई. करायच्या ना कधी तर हा खाऊ वाटलं की असं काय काय नाही काय त्रासतेच नवीन करायचं मग त्यावेळेस. नवीन पहिल्यांदाच आपलं. संक्रांतीच्या वेळेस घऱ्या कराल तर कशाचं करायचं म्हण त्यांनी बटाट्याशी केल्या मी म्हटलं बटाट्याच्या जरा तर चांगलं लागणार काय ते नाही म्हट खाऊन बघ मी दरवेळेस असच करतोय म्हट बटाट्याच्याच आता आपल्याकडे काय भोपळा नसोय म्हट भोपळा. कुठण आणायचं. कधी त्रासला त्रास ते शिल्लक आता पडलं तर एक एक दोन दोन वर्षे तसेच भोपळा असतात ते शिल्लक.
होय भोपळां ते कट केला तर राहत नाही ना अखंड भोपळ्याच्या केला तर भरपूर होतात.
हा तेच मोठा असला तर मग का अर्ध्याच केलं तरी पण. ती भरपूर होत्या हम्म करून बघा ट्राय.
होय होय मी आमचा मुलगा अस या्यायला जातोय ना मोहीमला. मग मोहीमला चाललंय की त्याला मग घाऱ्या वगैरे करून द्यायला लागतात घाऱ्या शंग टिकगण्याच्या वस्तू एक. चार पाच दिवस जेवण द्यावं असं काही तर करू द्या. म्हणे घऱ्या कच पंधरा दिवस तर वांध टिकत.
होय. ह्याच्या्या फक्त जास्त दिवस टिकत नाहीत बघा केळीच्या.
केळीच्या राहत नाहीत हा.
हा जास्त दिवस राहत ते तीन दिवस ते चार दिवस राहतील. ते पण आपण जरा खुल्यावरती ते ठेवलं तर हा म्हणजे पावसा पावसाळ्याच्या सीझनमध्येध्ये जास्त राहणार नाहीत नाही ते
हा खराब होणार
हा आपल्या इतर सीझनमध्ये ते रा जरा राहते. पर ह्या सीझनमध्ये त्या गहेच्या जरा राहत नाहीत. अ सगळ्याच चांगल्या होतात, खरं चवीला. हम्म. ह हा, हा. चालते करून बघा. ट्रायलला, थोड जरी केलं तरी, पण चालते.
हा, आपण फक्त पहिल्यांदा, टेस्ट करायसाठी करायच्या. जर चांगला लागलं, तर परत करता येतात ना.
हा, तेच की. म्हणजे कुणाला जमयला, कुणाला जमत नाही. असं पण होते ना हे. हम्म. त्यामुळे बघायचं. तसं, करून ट्राय.
करणं आणि प्रत्यक्ष बघून करन्यात.
करण, हा फरक पडतय. तसच एक वेळेस झालात. सासूबाई आमच्या, हे आता खोबऱ्याची वगैरे करतात ना. तस त्या नव्हत्या. गावी गेलत्या. मी करायला गेलो सगळं झालं बरोबर, आणि नंतर न एकदा ते, पूर्ण असं तळल्या नंतर, कानी पूर्ण कठीणच झाल्या त्या. सगळ्या. हा मग त्यात कसं, मी एकदम पण पूर्ण ओलं पण नाही, आणि वाळलं पण नाही असं म ध्यम हे झालेलं खोबरं घेतल होत. आन जास्त, हा हा, चालते तस पण खरं जरा ओल्ल, हा. खर बाहेर ठेवायचं नाही. फ्रीजमध्ये ठेवलेल ना आम्ही. आ तीन दि ह, आम्ही तीन दिवस झालं सोडा फोडून. मग ते उगच कुठ खराब व्हईल ठेवायचं म्हटलं, फ्रीजला पण. आणि आता पावसातन वाळणार पण नाही.
नाही आणि बुर्रा आल्यावन व्हतय. जर वर ठेवला तर.
हा, त्यामुळ त्या म्हंटल्या, करून टाकूया तिकड. म्हणून त्या मघाशी हे केल्या. हम, मग आता ते काय चांगलं लागतील सोडा. ते पण काय खराब होत नाही.
खोबऱ्याचे पण टिकू शकतात. घाऱ्या.
हा खोबऱ्याचे टिकतात. ग्या खोबरं म्हणा, आणि आपलं कसं भोपळ्याचं पण बघित जास्त वेळ पावसाळ्यात नाही ठेवला तर
नाहीत होत. ते असं हे झाल्यावनी व्हत्यात. बुरश्या आल्यावणि. किंवा त्याला झाकून ठेऊन चालत नाही मग. हम्म.
हम्म. बघा ट्राय करून. मी तस एकदा केलो होतो, माझ्या जरा कठीण झालेल्या. मला नीट जमलं नव्हतं. म्हणजे, करण वेगळं पडत ते आणि हा, हा. तेच की. मग त्यानंतर ना अनेकदा मिस केल सोडा. त्यांना म्हंटलं, आता तुम्ही करता कायम आता. माझं एकदा बिघडलं, आणि एकदा करून बघतो म्हटल. मग त्यानंतर केलं मग व्यवस्थित आल्या. असं, असं करायचं म्हंटलं एकदम हा गरम - गरम एकदम पण मळायच नाही म्हंटल्यावर, जर कोमट झाल्यानंतर मळायचं. हम् आणि कसं, मी ठेवलो पण नाही हो. मळल्यावर वर लगेच केलं पण. पण त्या काय म्हटल्या मळल कणय एक अर्धा तास ठेव. किंवा अर्धा पाऊण तास ठेव. लै नाही तर एक पंधरा - वीस मिनट जरी ठेवलीस तरी पण चालते. म्हटलं मळून काय आपण हात धुतोय. पाच मिनिटं जाते. कारण मळताना आपलं घाण हात होतेत्यातच. एकदम सगळं चिपटून बसते.
आणि जास्त म्हणजे असं, मोठ्या गॅसवर पण तळून चालत नाही त्याला.
हा, मीडियम.
म मध्यमच ठेवाया पाहिजे. कारण नाहीतर आतन कच्चा राहत्यात.
हा, आतन कच्च्या राहतात. जसं जमल तस आपण करायचं. ट्राय- ट्रायल करून बघाल तर काय?
हा करते येऊ आता. हा काय बटा, बटाटा वगैरे काय आपल्यात असतेच अव्हेलेबल. बटाटा बघा.
हा, खोबरं. हा, बटाटा खोबरा असते, म काय सीजून आता वगैरे
हा.
हम्म त्या सीझन नुसार, आताच्या सीझन नुसार आताच करायचं.
होय काय कुठलं ह्यात बघायचं, चांलू जर झालं तर प्रतेक वेळेस खायला करता येत ना. मुलांना नवीन खायला मिळत. ते काहीतरी.
होय, होय, तेच की. आणि आमच्यात तर मुलांना, नवीन काय नाही काही तरी. खायला लागतेच कायम.
हा होय. आमचं पण चालू असते. सारखं वेगवेगळं काय तर. फक्त घाऱ्या मला अशा वेगळ्या पद्धतीच्या असतात. माहितच नव्हत्या. मी पहिल्यांदा तुमच्याकडंन ऐकलंय.
नाही मी, आमच्यात अगोदर मला माहित होतं. म्हणजे आमच्यात कसं. घरी आई आमची भोपळ्याच्या घाऱ्या, त्यानंतर खोबऱ्याच्या घऱ्या करायची. आणि त्या वहिनीच फक्त. केळाच्या घाऱ्या करायची. त्यामुळे हे तीन मला माहित होतं. तीन प्रकार घाऱ्यांचं.
हा हा.
मग इकडं आल्यानंतर ना. मग आमच्या सासूबाई पण मग काय भोकळ्याच्या खोबऱ्याच्या हाहेतच. मग ते काय आमच्या अगोदर होत, मग त्यानंतर, हेनी मग हे च दाखवल्या. बटा त्याच. हम्म. बटाटा आणि रताळ चांगले होते म्हटलं. करून बघायला काय हरकते. करून बघा. ट्राय करून बघा.
होय.
हम्म चालेल. ठेवू काय आता. थोड्या वेळने करते. मग जरा.
होय होय चालते चालते.
ह, ह.